हा
आवाज येतोय?
येतोय येतोय अच्छा तुझं नाही झालं म्हणजे पाच अजून.
हा बोला मॅडम.
. ओके ओके काय नाही कशी आहे म्हंटलं बरी आहेस ना?
हा ठीक आहे आज पाऊस नाही आमच्याकडं तुमच्याकड आहे काय?
आमची ए पावसाचा आवाज येत असेल बॅकग्राउंड ला तिला.
हा पाऊस येतोय ना.
आत्ता जोराात पाऊस सुरू झाला.
हा काय?
आणि मला आत्ता जोरात पाऊस सुरू झाला मला आठवलं की मी तुला कॉल करण्याआधी ऑर्डर केली होती तर आता माझा ऑर्डरवाला पण येईल ना ते झेपटोचा.
दहा मिनिटात येईल काय?
वाटतं हा हा ते आ आठ मिनिटातच येतात आमच्या इथे. लवकर येतात आठ मिनिटात, सहा मिनिटात असं होतं
काय ऑर्डर केलं खायचं?
झेमटोवर ना एक हे असतंय अ काय म्हणतात एक स्कीम आहे, की तुम्हाला एकोणपन्नास रुपयामध्ये बरेचशें वस्तू मिळतात. म्हणजे इडलीचं पीठ मिळतं एकोणपन्नास रुपयात, इडलीचं पीठ. ऐकू येतंय तूला? म्हणजे इडलीच इडलीचं तयार पीठ असत ना तर ते बाहेर ऐंशी रुपयाला मिळतं एक किलो. तर या ऑफरमध्ये तुम्हाला एकोणपन्नास रुपयाला मिळणार.
वा मस्त हाय.
आणि अशा सगळ्या वस्तू नऊ रुपये एकोणीस रुपये, एकोणतीस रुपये म्हणजे नऊच्या हिशोबाने असतात असं.
हा काय?
हा बरेचस आहे म्हणजे त्यातल्या दहा वस्तू मग तुम्ही मागवू शकता. तर मग मी मागवलं होत तेच इडलीच पीठ. होत आणि मोठ मॅगीच पॅकेट आहे ना ते पण एकोणपन्नास रुपयाला म्हणजे असं सगळं असतं.
हा काय? चांगल आहे.
हा हा. हे असं स्कीम काय चालू असेल, तर मग मी मागवत असते काय काय तर. मला ते लक्षात आल्यानंतर म्हंटलं आत तर जाऊ दे आता मी ऑर्डर केले बघु ते काय होतंय ते असं. बाकी तुझं कसं चाललंय दिवस? आ?
आज मी लय कामातच होते. आज आषाढी एक दशी आज काही झोपलं
तुझं
उपवास नाही पकडली.
अच्छा. मी म्हटलं खिचडी खात बसली वाटत आता अश्विनी हा.
नाही हे उपवास ना फ टेंडली पुरी भाजी. तुमचे उपवास आहे?
नाही नाही मी नाही उपवास वगैरे ठेवतं. तर तेच हे पण खिचडी आवडते मला खूप त्यामुळे मी कधी पण बनवून खाते.
हा. मला
मग तू कशी बनवते खिचडी?
आ आमच्याकडे ते आपलं पहिले शेंगदाण्याचं कूट बनवून घेता.
हम्म.
शेंगदाण्याचं कूट आणि आपले हे हम्म शाबुदाणा, मिरची एवढंच टाकतात आमच्याकडे. मिरची फ्राय कराय हा बटाटा पण टाकतात, ऑप्शनल आहे पण ते.
बटाटा आवडत
नाही नाही बटाटा नाय टाकत मी.
अच्छा, मला आ तर खिचडीत बट बटाटा पाहिजे. मला आवडतो खिचडीमध्ये बटाटा.
हा काय? हा यांना आवडतो यांना आवडतो. यांना काही म्हणजे मी काढून ठेवते ना नंतर मग ते फ्राय केलं असते ना बटाटा आपण तेलात, नंतर त्यांच्या हच्यात टाकते.
अच्छा असं करते, म्हणजे तुला एवढं आवडत नाही, की तू वेगळा फ्राय करून ठेवते.
नाही, नाही खात बटाटा तेवढं नाही आवडत मला.
अरे बापरे, ! असं कमी लोकं आहेत की ज्यांना बटाटा आवडत नाही, ऑलमोस्ट सगळ्यांना आवडतो बटाटा.
इन्क्लूडिंग मी. हं ह हं
नो एक्सक्लुडिंग यू ऍक्च्युली की तुला आवडत नाहीये. हा बरोबर, काय करायचं बाबा, हं मग चिप्स वगैरे खात नाही बटाट्याचे.
नाही, केळीचे वगैरे खाते वेफर्स, पण ते नाही खात.
अच्छा, एवढं काय बटाट्याला, एवढा काय राग तुझा बटाट्यावर हा.
हं काही नाही असंच.
तु लहानपणापासून खात नाही का आत्ता बंद केलं.
लहानपणापासनचं नाय आवडतं तेवढं.
मला वाटतं लहानपणी मम्मींनं खूप बटाटा खाऊ घातलाय वाटतं तुला, म्हणून आता इच्छाच होत नाही.
नाही, आमच्या घरी बटाटा खातच नाही मेन म्हणजे. त्याच्यामुळे
पण बरेच जणं खातात ना पुरी भाजी वगैरे, तसं पण नाही आवडत.
अं मग आमच्या घरी खातच नाही कारन कि आमच्याकडे ते अ असे म्हणजे आई बाबांना ती म्हणजे ते एनि टाईम त्यांनला गोळ्या औषध वगैरे चालू असतं ना.
हा हा.
हा डॉक्टरांनी त्यांना खायला नाही सांगितलय, अ कुठं असं फंक्शन मध्ये वगैरे गेला, तर मग खाऊन घ्यायची.
अच्छा तेव्हा, आणि मग पावभाजी वगैरे.
नाही, पावभाजी मध्ये मग ते नाही टाकायचा बटाटा, दुसरं सगळं टाकायचं. मटर फुलकोबी हा.
ये तुमचं तर, वेगळंच. आणि मग बटाटा आवडत नाही म रताळी पण आवडत नसतील तुला.
हा रताळं खाते ना.
ते खाते ते आवडतं, बटाटा नाही आवडत.
हा ते खाते रताळं खाते,, हम्म.
मा माझी आवडती भाजीला नावं ठेवते तू बटाट्याला. हं.
तुझी, हाहा, पण माझी नावडती आहे ना.
तुझी नावडती भाजी य, तेच तर तेच तर.
मग तुला तर मग वडापाव मस्त आवडत असेल.
मग काय, हा ते तू मला नेक्स्ट नेक्स्ट माझं तेच क्वेशचन होता की, वडापाव नाही का आवडत का मग तुला.
नाही खाते, पण तेवढं नाही खातो.
तेवढं नाही खात, आता तेच मग त्यातलं पण बटाटा काढून नुसतच ते हे खातेस का काय? ते जसं काही लोकं समोश्यातलं आलू काढतात, आणि नुसतं आवरण खातात.
हां ते मला आवडते ते कडक कडक असते ना पाप.
वाटलंच मला वाटलंच, तसंच करत असशील तु, वा
तो अजून नाही खायत, तेवढं नाही खात.
अच्छा, बघ आली पण माझं ऑर्डर, मी बोलली ना दहा मिनिटाच्या आत येते. पाच मिनिटाच्या आत आले. मी.. आता जेवण माझं लेट असतं ना तर मी आता डोश्याचं पीठ मागवलं, मी आता मी डोसा बनवणार आणि माझी आवडती भाजी बटाट्याची बनवण, ह्.. आलूची भाजी बनवणार ह्..
हा.. का.. चांगला आहे मेनू आज
हा.. मग आता, अ.. डोशासोबत चांगली लागते ना. हं हॅलो!.. आवाज येतोय तूला? हॅलो! तुझा येत नव्हता मला, आत्ता यायला लागला... आत्ता येतोय आवाज. काय झाल, तू कुठे गेली?
बापरे
कुठ.. य.. गायब कुठे होते तू?
आवाज येतोय का?
आता येतोय.
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे ग.. खूपच
हा.. ना.. काय करायचं, तर तेच आता मी तेच सांगवते की माझी आवडती भाजी बनवणार आता मी, जे तुला आवडत नाही तीच.
बनव.. बनव.. खा, एन्जॉय कर.. डोसा
सोबत डोश्यासोबत चांगल लागते त्यासाठी
हा.. या लागते तू तर बा.. बा.. कुकिंग एक्सपर्ट आहे, मग याव लागत एक दिवस तुझ्या हातच खायला.
हा.. मग काय, ये.. ना कधी येतस, ये कधी येतेस सांग. पुण्यात आले की येते.
हम्म.. हम्म.. ई.. अ.. मागे आलती मी तिकडे अ.. तुळशी बागला शॉपिंग करायला आलती.
फक्त तुळशी बागला अजून काय फिरली नव्हती?
तुळशीबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ, कात्रज
हा.. ते जे मेन.. मेन ठिकाण आहे ते कुठं फिरली होती तू? ह.. ना बरोबर
ती यप.. यपसी.. यपसी.. चौक कुठ आहे? यफसी
एफ. सी... एफ. सी. तर एफ. सी. कॉलेज आहे ग ते त्याच्या साईडला म्हणते फर्ग्युसन कॉलेज ना
नाही एफ. सी. ते तिथे पण ते.. य.. शॉपिंग साठी चांगलं आहे म्हणते एफ. सी.
एस. सी. रोड असेल एस. सी. रोड
नाई एफ. सी... एफ. सी.
एफ. सी. माहित नाही आता तू नक्की काय एफ. सी. म्हणतेस. ह्म्म.. ये ते बरेशे.. बरेशे.. ठिका आहे, हा.. लक्ष्मी.. लक्ष्मी अ.. च.. रोड आहे. मला सगळं असंच नाव माहिती आहेत, पण तू सांगते ते कदाचित मला जास्त तो पुण्यातल्या साईडच एवढं मला पण शॉपिंग म्हणजे मी जात नाही त्यामुळे मला माहित नाही मला काही खरेदी करायचं मी ऑनलाईन माग तर.. मग. मॉलमध्ये, असं आहे माझं जास्त खरेदी माझी जि ऑनलाईन वर चालते, ऐवढ माझ्यात पेशंन्स नाही ग बाई. फिरत राहायचं दिवसभर.
बाई तु बिझी पर्सन, आम्ही काय रीकाम टेकडे
नाही म्हणजे आधी मी फिरायची पण आता मला एक तर गर्दीमध्ये ना नाही होत मला काही सुधरत नाही गर्दीत. म्हणून मग त्याच्या शी त मला ते काही मागवायचंय तर हा आणि वेळ पण ते पण एक आहे की पटकन होत न, आणि अस मागवता येत ना ग सगळं घरात, म त्यामुळे मी जात नाही. तेच आता बदल किती झालाय बघ ना, आधी असं काही नव्हतं तर आपण जायचोच बाजारात थोडं जाणार, काही ना काही खरेदी करणार. आता वेगळीच वेगळं झालय आता सगळे ऑनलाईन मागवतात, तू नाही मागवत?
ऑनलाईन मा मागवते ना ऑनलाईन, मिशो वर जरा मी हे करते मीशो
मीशो वर मागवत असतेस, हा तेच बरं पडतं त्याच्यामध्ये, हेना? तुम्हाला पण इथे आता सोयीस्कर ये बाहेर जावं नाही लागत, आता बघ पाऊस चालू आहे तरी पण डिलेव्हरी पटकन झाली. ते फायदा होतो मग, हो ना.
आला
कधीच मगाशी हो तुझ्याशी बोलत होते तेव्हाच
हा का चांगलं ये.
हम्म मग तेच, चालेल चल आता जेवुन घेते बाई मी आता भूक लागली मला.
भूक लागली? आता गरम गरम बनवून खाऊन टाक.
हा बनून खाऊन टाकते हं चल मग भेटूया चल बाय.
हा बाय.